हम्म झोप आली का काय. एकदा हे कर परत मी जाते मग.
काय म्हटता आता?
म्हटलं एवढं बोल परत मी ठिऊन टाकते तु- संध्याकाळी कर एकच राहिलं तुझं काय झाल आ
हो हो हा.
तू पण मी पण नंतर करते. एवढ्या एकच करते.
काय नाय बघा निवांत.
लयी राडा केला. बघ जेवलेल सगळं पसपस सांडून मोकळ.
झाल का नाई आजून त जेवायचं?
झालं सगळ्या घरात पसरा करून. झालंय आता. तोंड पुुसायचं झालं. झोप. तत
झोपवा त्याला नाही तर झोपत असेल तर.
हां झोपवते काय चालला मिडीयम ये
हा हा
खूपच छोटं नाही आणि खूपच मोठं नाही.
हा हा हा
माझ्या हाईटला जरा कमीच.
होय का.
हां
हा हा
लई काय मोठं नाही पण चांगलं गार होतयं. दीड-दोन तास लावलीस की अख्ख घर गार पडतय गं. बंद करू
तेच ते
बरं वाटतंय त्याच्यात पाणी भरल की नाही तर लय उकडत होत गं मध्ये डोक्यावर परिणाम झालाय आता कमी झाल सारिक अजून अहो वाटीत रस दिसून दिलास. अजून सरका
काय बोला तुमीच
तुझ्याशी बोलतबोलत काम चाललेत काय म्हणत कालच म्हणलं होतं ये नाय नाय माझी बाईगी स्वयंपाक कराय लागल्यात नाय ये तिकट नायीये बर थोडी कंपल कंपलसरी भाजीये होय गी चपात्या लाटायलेत मी काल आलो, सगळ कॅन्सल मग घरी गेल्याव पावभाजी सानू काय केल्यात भाजी देऊन टाकणी भेंडीचा फ्राय केलं दे हिकडं लई छोट्या झाल्यात वहिनी चपात्या, देऊ का, जागाच नाई काय करू येवढ पोळपाट भर अजून चपाती टाक ग हेच्यात एक चपाती हॅलो वाटीत रस होय अगं गोंधळ चाललाय ना त्याच्यामुळ ऐकू येईना, थोडं आता दिल्या
हा तिकडं बोलाल्यात मला पण काय असं ऐकूच आलं नई.
केलंय गं.
हा
अजून
काय नई बगा निवांत
ये कधी येतीस घरी? कामात आय, कोण तू आ तसच दळायचं ना? टाकली.
युन जा
हो हो
हम्म नायीने ना मला पण तेवढ खा म्हणावं ते तर आता चार काय पाहिजे म्हण
तुम्हाला म्हणाला की येऊन जाते मम्हणून ह ह ह जायच्या आधी ह्यान खेळायचं सोडून विचारायला लागलं हात करून करून कुठ जायचं म्हणून
बाप लेकराला करमत नाही ग राहील का
कोण कोण हाय आ कोण कोण जायचं ना कोणकोण जायचं सांग? एका दिवसात पळवत तुम्हाला ते पण
बाई ग लेकरू शांत
बंद करून जायचं, बंद करून जायचं आम्ही सगळे गेल्यावर तू एकट रहा करणार नाही
आह् ते तर आहेच राहिला तर खरच ठेून घेतल असत मी तुला हो का ना कुठेच तर राहिना झालय हम मावशीला इथेच ठेवून जा म्हणावं तिला दोघांना सांग भाजी संपल्या शिवाय परत रसच मिळणार दुसऱ्यांदा ताटातली भाजी संपव म्हनाव होय तेवढी नाहीतवा नाही तर सोडून रहात आत लई लाडआलाय जाणार आहे सासरी
ह ह परवा ए थांब ग आज खाऊ गोड
काकी सोडलिया
उगंच काय तरच करते
हम्म हम्म नको म्हणायला लागले का?
नाही नाही व ते एक ले पडायचं केस वडायचं विचारायचं काय तरच
माझे टा जात तिकडे कोपर्‍यात का रडाय लागली एवढ?
हॅलो
हा का रडायली म्हंटल
कुठल रडते ओ उग ताप देते केस ओढ हे ओढ करत
त त्या आणि छोटा घास घ्यायचा का आपण थोडा चपाती
परवा पण रात्री झोपलेल आम्ही त्यांचे अद्विकाचे पप्पा म्हटले तिला चाव म्हटले तुम्हाला सांग ते धरले तिला जोरात हाताला दांड्याला
चावल की गं! अयो!
ठरले चांगलं जोरात तर
त घर अम्माने मला चावलेलं बघितलंस ना कसं झालंय वन उमटलंय सगळं.
रडली त्या दिवशी आता हो ले जोरात लं. आता काय तर म्हटले की नको परत रडते तिनं म्हनते
नको मग बघ एवढं कळतं, तर कशाला चावल तिला?
ते आता बघं काय तर कर वैशी म, तिला वैशी मण काय तर मण नको रडते तिनं. करते ह.
जरा मागे लागा रिसोडल. ती पिली बरी आहे का तिकडं कशाची पोरगी?
हो! तिचं काय नाही ती पण मस्त बरी आहे बघा.
तिलेकर रु काय
काय करायचं आत्ता काय हेच नाही ना त्यांना कुलर वगैरे हाती सोडा
लाईट नसतं म्हण की गं म्हणालतं बाइ परवा मावशी जावा म्हणलेलं की, गेलं तर ते त्या दिवशी लग्ना दिवशी पण लाईट गेलतं इनवर्टरचं काय दुपार दोन तासचं चाल त म्हणे इन्वटर. रात्री लइ उकडतंय कस करत असतील गं एवढ्या मरणाच्या उकड्यात?
तेच कि ते सवय असल्यामुळं काय वाटत नाइ त्यांना.
तुझ तर काय खरं नाही? कधी लवकर पाऊस पडतंय? असं झालंय.
मग काय तर आता, कुलर असलं ना कुलर समोर बसलं की जरा काय वाटत नाइ म्हणजे असं बरं वाट सिंगल पेचच लाईट असते आता त्यांच्यात कसं ते खूप साऱ्या लाईट हे आहेत ना, लाईटी वगैरे सगळीकडं म्हणून त्यांच ते पाॉवर वढून घेत नाइ ओ.
खूप काय ह्याच म्हणती फॅनच
हा त्यांच्या आजीच्या शेतात वो संगीताजीच्या शेतात हा आमच्या इथं कसं चालत्यात फॅन वगैरे चांगल असं स्पीड
स्पीडनी चालतंय मग काय टेन्शन नाइ.
त्यांच्या तिथं काय माहित पावर वढून घेत नाही ते.
ह म्हणूनच मग ते पावर उडून दिलं तर मग काय वाटत नाही. ते तर लइ उकडतंय बाइ मरणाच.
नाही त्यांच आता बघा की, आमच्या इथं फॅन फास्ट असतेत ते सिंगल पेजवर त्यांच्या तेवढ पण फास्ट नसत्याती
अवघड आहे म्हणून ते तर सगळ मावशीच्यातले रख रख करत ना तेच म्हटल तिला त गच्चीवर घेऊन चालेत त्यानी झोपायला आता बाळाला रातच नाही म्हटले मावशी इन्व्हर्टर खाली ने दोन तीन तासातच बंद होत इन्व्हर्टर
हो
दोन दोन तीन तीन पॅड लावल्यावर कुठल राहतय ग
नाय नाय ना हो
हा बंद होतय म्हटल
काय नाय बघा इथ पण दररोज एकदा एकदा दोनदा दररोज दिवसात चालूच आहे लाईट जायच तेवढ गेल तरी पण कसल उकड तय बघा
होय तेवढा हाय उकडतंय चांगल आपल्या इथ पण आहे ग पण कसय वर छप आपल्याला बिल्डिंग असल्यामुळ जाणवत त्यामुळे काय वाटतात नाय वर आपल्याला कसं असतंय फ्लाॅट असल्यामुळे वर जाणून येत नाय तेवढा
हूं
तरी आपल्या तर काय कमी नाहीतर मध्ये लईच व्यालत आता आणि जरा बरं
काल दोन वेळा गेलय आज एकदा गेलंय
नाही ग एवढी नाही गेली. आज एकदा गेलती पण मोजून पाच मिनटं गेली
हा तेच हो हो
पण असं एवढं काय वाटत नाही ते कसं बांधकामाला पाणी मारतात ना ग सारखं काय घायच रस्सा
आमच्या इकडं उकडतय
हा म इथ नाही एवढं वाटत पाच मिनिटात हे होतं पहिल्यासारखं होत.
हा हा
नाही वाटत एवढं
बरं आहे ते एक
मग काय तर
हूं
अजून माझ पण आत्ता मशीनला कपडे लावलेत बघ अजून तर बहिणी स्वयंपाक करत असल्यात.
हॅलो!
हा बोला.
यायलाय नाय ऐकू आवाज.
हॅलो!
हा बोला ऐक
आवाजच येत न तग मध्येच कट झालता आवाज. म्हणून म्हणलं. काय झालं म्हणून म हॅलो हॅलो करत होते, मदनच कस काय की आवाजच गेलय. रेंजचा पण प्रॉब्लेम येतेग मदन मदन.
झोपला काय रचित.